हा येतो येतो बोला की.
काय चाललाय तुझं? हाय बसले तुम्ही
मी पण बसले जेऊन आताच.
हा हा हा हा
झालं जेवण जरासं.
हा लेट एवढा कसं काय म?
हॉस्पिटल ला गेलेले ओ तिथं वेळ झाला. तिथं गर्दी खूप होती ना.
हा बाहेर गेल की किती वेळ लागेल सांग
होय होय आणि आम्ही घरातूनच लेट गेलेलो अकरा, साडे अकरा, बारा वाजलेले. त्याच्यामुळे आणि हॉस्पिटलमध्ये पण गर्दी भरपूर होती. यायला मग होय होय अडीच, तीन वाजले. घरी यायला तिथून पुढं जेवण.
हा हा मग लेट झालं जेवणाला.
होय होय त्याच्यामुळ लेट झाल तुमचं जेवण झालं असल कधीच.
आमचं झालंयच दुपारी एक, दीड वाजता होतय जेवण.
हम्म हम् आणखी काय दुपारच झोपता वगैरे?
हम्म झोपायचं बघतोय खरं झोपच लागत नाही.
झोप लागत नाई.
नाई झोप लागत म अ दुपारी झोपल की संध्याकाळी झोप
होय होय दुपारी झोपल की संध्याकाळी नाही झोप येत पटकन.
च्यापेक्षा दुपारी शक्यतो नाही झोपत कधी.
हा टीव्ही वगैरे बघत बसायचं मग. एखादी मूवी वगैरे खं आणि तेच तेच तेच तेच लागत रिपीट. रिपीट करून
होय होय बाकी काय म्हणताय आणि म.
काय नाही बघा निवांत बसले वारं असं छान सुटलं जरास वरती बसलेले टेरेसवर. वातावरण पण छान आहे पाऊस नाही खरं आभाळ आलय छान वाटते असे ढगाळ वातावरण. वातावरण मस्त वातावरण आहे.
हा हा आमच्या इकड ऊनच हाय गरम होतय जास्त.
ऊन हाय तिकड इकड नाईये ऊन.
ह आमच्या गावाकड पण पाऊस कालच्यान चालू झालाय. अजून इकड कुठे काय चालूच नाहीय पाऊस.
हो इथं पण दोन दोन, तीन दिवस झाले रोज संध्याकाळी पाऊस येतोय.
हा हा
र गरम होतय आणि संध्याकाळी पाऊस खरं आज नाहीय आज दिवसभर असं ढकाळ वातावरण
हा ह तुम्ही म ते अ मुरंबा वगैरे बनवताय काय आंब्याचा.
मुरंबा अजून तर काय नाय बनवलेलं. तुम्ही बनवता?
आम्ही बनवला होता.
हा
तेच तुमची कोणती पद्धत आहे अस विचारायच. आम्ही ते अ कैरी असते ते आपण खिसतोय ना क हे न खिसणी ते किसून त्याच्यात अ साखर अ नाहीतर गुळ आपण घालून हे करतोय गरम करतोय ना ते.
हा गॅसवरती शिजवून घ्यायचं ना बारीक गॅस करून हम्. होय छान होत ना छान लागतो.
हो चांगला लागतोय तो. आम्ही पण कधी केला नव्हता ते ह्या वेळेसच बघितलं मग. कसा होत लागते तरी आपण बघ्या टेस्ट सगळे म्हणतात, ते गुळांबा गोळांबा ते.
होय छान लागतं ते चपाती वगैरे बरोबर मस्त वाटतं खायला.
हा हा
आंब्याची चटणी पण करतात कच्च्या आंब्याची, कैऱ्यांची.
कसे बनवताय?
मी तर अजून काय बनवलेलं नाही पण ऐकले बनवतात.
हो ते आ अ भरपूर जण करतात. चटणी वगैरे आम्ही त्याची हेच करतो. म्हणजे असं वरती ते कैऱ्यांची कापून घ्यायची कैरी.
हा
आणि त्याच्यात चटणी मीठ घालून खायचं तसंच फक्त.
ते जेवताना तसंच एक कैरी कापायची जेवताना खायचं.
हो ती चटणी वगैरे नाही कधी बनवली.
हो मी पण नाही बनवलेले ऐकले खरं आता बनवून बघायचं पुढच्या वर्षी. आता काय कैऱ्यांच सीझन संपला आता आंबे आले पिकलेले.
हो आता आंब्यांचा पण आता संपत येणार.
आता आहेत खरं आंबे.
ह हा आता अ थोडे थोडे कमीच होणार. आमच्या इकडे दोनशे अडीचशे.
हा इकडे पण तसंच आय होय आणि आता पाऊस पडून गेलाय म्हल्यानंतर आणखी रेट कमीच करतात त्यात.
हो आता ते खराब होतात ना आंबे पण.
घ्यायला बघत नाही.
नाही नाही
ह वटपौर्णिमेपर्यंत वटपौर्णिमा झाल्यानंतर नाही.
आणि ह्यावेेळेस वट पौर्णिमा तर एंडिंगलाच आली जूनच्या.
हो आत्ता आहे का जून महिन्यात?
हो जून चा एकोणतीस ला आहे.
हम्म हम् हम्
हम्म कधी कशी जूनला म्हणजे प पहिल्या आठवड्यात असायचे ना पहिला. गेले वर्षी हो तरी पहिल्याच आठ आठवड्यात होती ह्यावेेळेस शेवट गेली. हो बेंदूर आणि बेंदूर आणि ते एकत्रच आलय तुमच्याकडे बेंदूर कुठला कर्नाटकी कि महाराष्ट्र?
ते लोकांच्याव डिपेंड असतंय कोण महाराष्ट्र बेंदूर करत, कोण कर्नाटकी बेंदूर करतात. इचलकरंजीच कसं ना कर्नाटक एरिया जवळ पडतोय ना त्याच्यामुळं भरपूर लोकं कर्नाटक बेंदूरच करतात.
हा हा आमचा पण तोच आय आम्ही पण तोच करतो कर्नाटकी.
हा आम्ही खरं महाराष्ट्र करतो बेंदूर. तो कधी अस तो काय माहीत नाही खरं तोच करतो बहुतेक कर्नाटकचा अगोदर असणार ना पहिल्यांदा.
हो हो म्हणजे तेच ना आता जून मध्येच आहे एंडिंगला तो हा
नंतर महाराष्ट्र बेंदूर अस.
ह मग का बेंदूरला काय करत्यात तुमच्यात?
ते आणायची बैलांची पूजा करायची. पोळी वगैरे करायची पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा बैलांना.
हा हा म्हणजे सेम आमच्याकडे पण
होय खेडेगावात खरं छान असतं बैल असतात ना ज्यांच्या घरी त्यांना खूप सजवतात असं मिरवणूक काढतात. बैंलांची वगैरे खेडे गावात छान असतात
हम्म म्हणजे पहिला करत होते आता जास्त करून नाही करत ते.
तरी पण थोडे थोडे लोकं.
हा थोडे थोडे करतात पण आता कसं ट्रॅक्टर वगैरे आलेत ना त्याच्यामुळं बैलांचे.
ज्यांच्या घरी बैल आहेत ते करतातच अजून कुठ कुठ तरी आहेत की बैल.
नत.
आणि जास्त करून खेडेगावात सण छानपैकी साजरे करतात.
हो हो सगळे सण म्हणजे गणपती वगैरे म्हणा नागपंचमी.
हम्म शहरात कसं नवरा बायको दोघं पण जॉबला जाणार. आणि कुठला सण करायला त्यांना वेळच नसतोय ना. हो की खेडे गाव तस नाही वेळ भेटत नाही का. काय नाही उगीच करायचं म्हणून करायचं.
हो आणि ते कसे धाव. धावपळ वगैरे होते ना कामावरून या परत घरी करा
होय तुम्ही गणपती वगैरे बसवता की नाही.
आमच्या इकडे नसते गावे असते सासरी माहेरी दोन्हीकडं पण असते.
हा तुम्ही तुम्ही जात असणार कि मग माहेरी.
हो जाते सासरी जाते की पहिल्या बघ म्हणजे पहिल्या वर्ष फक्त ते माहेरी गेलेले गणपतीला म्हणजे. पहिला म्हणून.
हा
त्याच्यानंतर मग सासरीच आता.
किती दिवस असतो गणपती.
हम्म पाच दिवस
पाच दिवस जाता ना सासरे.
म्हणजे आठवडा जातोयच त्याच्यात
होय एक दिवस अगोदर जायला लागत असता डेकोरेशन वगैरे करायला.
हो जायला लागतय अजून आहे
करायला.
डेकोरेशन त्यांना आवडतं की करायला. हो करतोय.
छान वाटतात ना गणपतीचे दहा पंधरा दिवस मस्त
हो मस्त वाटतय म्हणजे आरती वगैरे सगळं करायला. कुठ कधी दिवस म्हणजे जातोय समजत नाही ते.
होय मस्त वाटतं तेव्हा गणपती घरात आल्यानंतर.
होय.
माझी तर मुलं दरवर्षी रडतात गणपती जाताना
हा हा हा ते मज्जा केलेली असते आणि ते मुलांना ते वेगळंच वाटत जाताना.
एक फ्रेंड असल्यासारख वाटते गणपती म्हणजे आपलं फ्रेंड असं वाटत असतं मुलांना होय. मी पण जाते सासरी गणपतीला पाच सहा दिवस आमच्या घरी पण गणपती असतात कि पाच दिवस.
हा ह
दोन दिवस अगोदर जायचं.
हा ते म्हणजे तयारी पण करायला जावं लागतंय.
करायला जायला लागतेच.
हो हो आता गणपतीलाच की आपण जातोय नाहीतर मग दिवाळी.
होय हो असं काहीतरी कार्यक्रम असला तर जायला भेट नाहीतर नाही कुठलं काय कामाच्या हने जायलाच भेटत नाही हो.
नाहीय नाही हो.
आणखी काय चहा वगैरे झाला की नाही?
हो चहा वगैरे आताच झाला.
हम् बाळ काय करतय?
बाळ बाळ नाही आहे. हॅलो
हा सॉरी
बाळ म्हणजे बहिणीचा मुलगा आहे आत
हम हा
छोटाय अजून अंगणवाडीला जातोय. होय झोपला तू म्हणजे तीकड अस तोय तिकड असतय दोन्हीकड पण असत येतोय जातोय होय.
लहान बाळ असलं की घरात कसं करमून जातंय नाही दिवस कसा जातो ते कळतं नाही.
हो होय इकड नाही येतोय त्यांच्यात नाही येतोय इकडून येतोय मला खाऊ दे, मला डब्बा दे. चालत असते. नाही आता पंधरा तारखेपासून चालू होणार.
पंधरा तारखेपासून हा माझ्या मुलांची पण तेव्हापासूनच चालू आहे.
हो ते सी बेसी पॅटर्न असल्यामुळे लवकरच चालू झालेत वाटते थोड्यांची.
हम्म हम्म हो काय काय मुलांच्या चालू झाल्या शाळा.
होय हो त्यांना आधी सुट्टी पडली असेल ना म्हणून आता चालू केले.
मराठी मिडियमची परीक्षा लेट होती ना त्या मुलांची लवकर होते इंग्लिश. मीडियमची त्याच्यामुळं हा लवकर सुट्टी पडते आणि लवकर शाळा चालू होते मराठी मिडियमच उशीर शिरा परीक्षा उशिरा शाळा चालू.
हो आणि पेपर झाले तर शाळा चालू ठेवत ना त्या मराठी नंतर मग एक तारखेलाच रिझल्ट घेऊन जावा आणि ती द्या असं आहे अ त्याच्या लेटन आता लेट नाही शाळा चालू होणार.
होय पंधरा तारखेला आली की पंधरा तारीख आता.
हो आता त्यांची सगळे पुस्तके वगैरे घ्यायला कपडे
शाळेचे ड्रेस आता ते शाळे जे दुकान सांगतील त्या दुकानातून जाऊन ड्रेस घेऊन यायचा शाळेचा.
हा हा
पुस्तकं काही शाळेत भेटतात खरे नवी दहावीची काय बाहेरून घ्यावी लागतात.
हा हा चालेल तुम्हाला करते कॉल मी मग.
हो ठीक आहे ठीक आहे.
हां